दो
हा मजा आवाज येत तुला हॅलो
हॅलो
माझा वयस येतय तुला
ला
कलं
ह तेला
हां बोल
बाकी बच रेसिपी आणणार आहे का
हा हा स
ते ती आमच्या आजीची इतीी आहे म्हणजे पूर्वी ज खरडा करत होेतस ना तश टाईपच मग खरडा करण्यासाठी रामजी कोतिंबीर परत बसून दोन गटे त्यानंतर हे आपलं जिरे
हम्म
ते आणि एवढे पदार्थ घ्यायचे घेतल्यानंतर तर आपली तव्यावर गरम तवा आधी गरम करायचा त्याच्यावर लसूण आणि मिरची
हा
परत आपलं जिरा तिनी तिनी त ना भाजून घ्यायचं तेलात थोडं तेल वापरायचं ते झाल्या नंतर त्याला बारीक करण्यासाठी आपला म्हणजे नेहमी आपण वापरतो ना पूर्वी काळापासून तेन खलबत्ताातन
हां
ते बारीक चेचून घ्यायचं मग त्याच्यानंतर थोडस बाजार म्हणजे त्याची वाफ जाऊस तर थोडासा बाजूला ठेवायचा आणि त्याच्यानंतर परत ते घ्यायचं मिक्स के म्हणजे आपण खरडा मिरची तेण बारीक केलेलेत मी
हा
ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत थोडस तेल घालायचं आणि नाही कोथिंबीर झपट ते बारीक करून घ्यायचे म हे झाले आपले जु पद्धतीची रेसिपी खरड्याची
मग हे खरडा आपण कशा कश म्हणजे कशा कश सोबत खाऊ शकतोय
ते आपण भाकरीसोबत चपाती सोबत. आणि जास्त करून ह खरडा लॉन जास्त टाइम वेळेत टिकू शकतो ना आपण त्याच पद्धतीनं खरड्यासोबत आपण घही पण वापरू शकतो घही खरडा खाऊ शकतो
पण मग त्याला ते खरड्याला जास्त वेळ टिकवण्यासाठी प्रिझर्व करण्यासाठी काय काय म्हणजे कशात ठेवायचं काय करायचं
हा आपण फ फ्रीज मध्ये ठेवऊ शकतो आणि जास्त म्हणजे जरी आपल्याला लॉंग टाइम शिकवायचं असलं तर त्याला म्हणजे सकाळी उठून परत एखाद म्हणजे थोडंस तेल घाळून आपण फोडणी देऊन ठेवू शकतो कारण की तेला म्हणजे जास्त वार केल्यामुळे ते जास्त वेळपर्यंत टिकून राहत ना
अच्छा ह आणि एखादी कोणती तुझे जुन्या काळाची पद्धतीची रेसिपी असेल तर सांग जे झटपट तयार होत असेल झटपट तयार होणारी रेसिपी कोणती असेल तर सांग
ह ना
हॅलो हॅलो हां
आतली अजून एक रेसिटी म्हणजे
कोणती पण सांग तुला जी आवडत असेल किंवा घरात आपण बनवत असेल शेक सांग नाहीतर सरबत वगैरे सांगे जे तुम्ही दैनंदिन जीवनात वापर करत असाल किंवा रेग्युलर डायट मध्ये ठेवत असाल
हा हे सांगते म्हणे प्रत्येक डाळीची डाळीची आपण आंबोळी करतो ना म्हणजे आता आंबोळी काय सगळ्यांनाच आवडतं पण आपल्या शरीराला जे उपयोगी आणि पौष्टिक अस पदार्थ आहे ते आपल्याला जास्त करून डाळीतून मिळत असत
हम्म
मग ते काय करायचं एकदा एक एक वाटी हरबऱ्याची डाळ
हम्म हा.
सा आपले हे तेच्यानंतर हम्म. आपले इडलीची इडलीच पीठ मिळतय ना.
हा.
आणि ह्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या किने डाळी घ्यायच्या. त्यांना भिजवत ठेवायचं. त्यावेळी ते भिजून मी खूप खूप पेस्ट म्हणजे पद्धतीनं भिघून भिजून झाल्यावर कि नाही त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करायच. बारीक पेस्ट झाली ना मग त्यात वापरताना काय करायचं आपण काय वेळा त्यात चव लागण्यासाठी कोणतरी म्हणजे अ टोमॅटो घालतात. लसूून आल ते घालून मिक्स एकदम म्हणजे चांगलं अस पीठ तयार करतात बारीक.
हा.
होय त्याचा तयार करतो मग त्याच्यानंतर आपण त्याला कि नाही एका सोप्या पद्धतीने म्हणजे तव्यावर त्याववर बनवू शकतो. मग त्याच्यासाठी ते पीठ आधी चांगल्या पद्धतीने मिक्स हो होऊ दे म्हणून थोडा वेळ एक अर्धा तास त्याला झाकून ठेवायच. तेवढ्यात आपला तवा पण त आपल्याला असत जे ग तापसपर्यंत म्हणजे म्हणजे ते पीठ जरा चांगलं होऊ पर आपण त्याला म्हणजे त्याच्या सोबत त्या आंबोळी सोबत चटणी पण खाऊ शकते. मग ते चटणी करण्यासाठी आपण मिरची पा मिरची लसूण कोथंबीर बर थोडा जिरा हे टाकून ना आपण मिक्सर ला बारीक करू शकतो. किंवा आपण ह्याच्यावर पाट वरवंटा असं म्हणतो ना त्याच्यावर सुद्धा बारीक करू शकतो. तो खलबत्या जरी केले तरी छान होते कारण की त्याची चव खूप छान असते ना. मग ते थोड म्हणजे थोडं पातळ करायचे- त्यात ते झाल्यानंतर आपला तवा तरी ऑलरेडी गरम झालेला असतय- मग ते- मग ते पीठ पूर्णपणे तयार झालं असले ना वर असे फुगलेलं असते जरा मग ते तयार झालं ना त्याच्यानंतर आपण ते थोडस एक एक वाटी करून अपण तर तवाला ते लावून आपण ते गोल आंबोळी सारखं बनू शकते.
अच्छा!
कवच-
तु ज्या पद्धतीने मला रेसिपी सांगितलीस ना- तर मला ते सर्व समजलं पण मला एक डाऊट होता की- आपण जे आता तू बोललीस की वेगवेगळ्या विविध डाळी टाकून आपण- डोस्याच पीठ तयार करायचं पण त्यापेक्षा विवि- डाळी टाकण्यापेक्षा आपण नुसत्या तांदूळ उडदाची डाळ- अरी पोहे आणि थोडेसे साबू टाकून देखील- असं क्रिस्पी हे बनू शकतो क्रिस्पी बॅटर बनवू शकतो. कारण की पोह्यानं कसा मॉइस पना येतो, आणि साबूचा कुरकुरा पण आपण जातो काय करायच. साबूची पावडर बन साबूला पहिला, कडाईत भाजून घ्यायचं ते फुलतात. मग ते फुलल्यानंतर न. त्याच्यामध्ये त्याची पावडर करून ती, टाकायची. मग ती पावडर करून टाकल्यानंतर आपण जसं बॅटर दरवेळी भिजत ठेवतो ना रात्रभर तसंच त्याला भिजत ठेवायचं आणि आणि अ आपलं मॉर्निंग पर्यंत ठेवायचं म्हणजे त्याला फुलू द्यायचं चांगलं. आंबू द्यायचं आणि आंबल्यानंतर न मिक्सरला आणिएकदा फिरवून घ्यायचं त्याच्यात सेंदा नमक टाकायचं सेंदा नमक न काय होतय आपल्याला आपल्या शरीरात आयोडीनची मात्रा बॅलन्स राहते. तर ज्या पद्धतीने तू सांगितलं ते पण हेल्दी आहेचच सोड. पण आपण या पद्धतीत देखील करू शकतो. आणि दुसरं म्हणजे अ नुसत्या डाळीच जरी म्हटलं तर नुसत्या डाळीचं आपण थालीपीठ देखील बनवु शकतो. डाळीचे थालीपीठ तू खाल्लेच असशील ना? डाळ व्यवस्थित भिज-भिग भिजवत ठेवायच्या सकाळी त्यांच मिक्स बॅटर तयार करून घ्यायचं. तवा गरम करायचा, त्याच्यामध्ये थोड एक चमचाभर तेल टाकायच म्हणजे तेल जास्तच लागतं यात म्हणा फ्राय पद्धतीत तेल थोडस टाकायचं आणि त्याच्यानंतरन त्याच्यानंतर न अ त्याच्यामध्ये ते बॅटर आपण जे तयार केलेलं आहे ते बॅटर टाकायचं. दोन्हीच बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं. आणि सहजासहची हे बॅटर कि नाही
राहत नाही तर आपण काय करायचं रुमाला घ्यायचा रुमालवर ते बॅटर पसरवायच व्यवस्थित आणि त्या रुमालला अलगद हातानं उचलून वर टाकायचं आणि पाण्याचा एक शिपका मारायचा म्हणजे कि जेणेकरून तो, ते रुमालावर जे चिटकलेलं बॅटर असतं ना ते सुटतं. हां. तर अशा पद्धतीत आपण मिक्स डाळीचे हे मिश्र डाळीचे थालीपीठस सुद्धा करू शकतो. तर तू ज्या रेसिपी सांगितलीस त्या मी नक्कीच घरी ट्राय करेन. आणि मी ज्या रेसिपी तुला सांगितल्या आहेत त्या पण तू नक्कीच घरी ट्राय कर. म्हणजे विवि ध प्रकारची तुला पण चव-चवी, रवी कळतील. कि हां कशा पद्धतीत आपण डाळीचा उपयोग कसा करू शकतो नुसताच साध्या डाळ बनवून खाण्यापेक्षा असे पदार्थ देखील आपण घरात बनवून खाऊ शकतो जेणे करुन आपल्या अ शरीराला पौष्टिक आहार भेटू शकेल.
हम् हम्.
हां. तर तू मी ज्या सांगितलेल्या रेसिपी आहेत त्या नक्कीच ट्राय कर आणि मला नक्कीच कळव. की तुला कसे वाटले, काय वाटले. आणि तू सांगितलेल्या रेसिपी देखील मी नक्कीच ट्राय करेन. आणि तुला कळवेल नक्की कि हा बाबा मला कशा वाटल्या तुझ्या रेसिपी. चल चल ठेऊू मी आता?
पण मी रेसिपी ट्राय करेन थँक यू सो मच.